हम्म.
हा.
हम्म. जाणार बघ मी आता कॉलेजवर प्रणालीचा फोन आलता.
हा.
होय प्रॅक्टिस लावली. हम्म बसवतो म्हणजे संध्याकाळी नाही नाही आता एक तासभर करणार आहे ती जाणार आहे बाहेर कुठ तर घर त्यांच्या सोबत मग आता संध्याकाळच बघूया की कसं काय काय करूया? एकदा मी दादाला फोन लावतो त्याला विचारतो तू इथ बसवू काय म्हणून नाहीतर मग आता त्या अल्बेला संजन सॉंग तर बसवतोच काय तर.
दोन्ही प्रेपेर ठेवतो बघुया काय करतो?
चालतंय
हम्म.
मी पण फोन लावलेलो. विठालाला तुला म्हणलं साहित्याच सांग म्हणलं.
हम् कुठल्या मित्राला तुझ्या याच्या काय बालाजी चौकातल्या मित्राला.
हा.
त्याला मी मेसेज केलता काय की, असं असं ये म्हणून जरा बोलूया त्याच्यावर माझा कॉल नाही म्हणला आबा मला.
कामावर गेलाय ना तो
मग नको त्याला वेळेला हेडफोन घालून बोलतोय ना. मग. आता मला गरज आहे म्हणून लावलतो ग.
अ त्याचा काय विषय झालाय. हे उघडलाय ओपन केलाय पण त्याला पासवर्ड मागाले.
कसलं पासवर्ड
मग तेच माहित नाही मग त्यालाच संध्याकाळी ये म्हणलो बघूया तुझं बी
हम्म. हम्म.
मग ते काय लॉगिन पण केलं नाही अजून.
हम्म.
तो ओपन केलाय आणि माहिती भरलाय वाटत. आणि ते पासवर्ड मागालय.
ऐ असं कसं काय काहीतर झालं असणार ते नी ते बी स
तेच आणि नाईट कॉलेजच्या मित्रा पसलं पण ते काय त्याचा आयफोन आहे.
हम्म हम् होय ते तर हाय सोड.
हम्म.
हं हं
मग आता काय आणि कोण आहे काय?
मी अनेक एकटं लावलेलो माणकापूरचा तो मित्र आहे ना त्याला पण लावलेलो मी फोन.
हम्म आता तो क्लासमध्ये असणार ना?
क्लास वर आहे. आ मी घरी गेलो कि म फोन करतो.
हम्म
ते मी पण लावणार होतो पण म्हणलं क्लासवर आसन आता.
हम्म लाव म मला म्हणला करतो म
हम
करतो म्हणला मला तो घरला जातो आणि करतो. ती तिथे जाऊन आता मंगळागौर बसवणार?
ह
म मी पण आलो असतो की
ह्
एखाद दुसरा दिवस काम नाही मला चार दिवस काय राहायला होत नाही.
हम्म
मी काल आज फोन करतो पटकन त्या मित्राचा फोन तू जेव्हा जाणार असशील शेवट जी काही उरंत्रू असते ना. त्यावेळेला बसल्यानंतर काय असत त्यावेळेला मला घेऊन जा म्हणून सांगतो तुझ्याबरोबर
हम्मम चाल
ह
म्हणजे अ आकरा तारखेला काहीतरी हाय वाटतं स्पर्धा. मग आम तीन तारखेला जानार ते तिथंच आहे.
तुम्ही आहेसारे त्यानं
त्यासोबत या
हा हा तेच कि मी तो येणार असल्यानंतर त्याच्यासोबत येत आदले शेवट. तेच की बघायला तर येणार की एटलिस्ट मग
होय हो मग त्याच्यासोबत येऊ?
हम्म तस कर.
तुझी पण थोडी फार मदत होईल.
हो ना हो. आजकाल तुमच्या त्या मित्राला आमची गरज नाही नाही तुमच्या त्या मित्राला आमची गरज नाही आहे ओ. ऐका ना आम्ही काय सांगायलो ते तर ऐक तुमच्या बालाजी बालाजी चौकातल्या मित्राला माझी काही गरज नाही. तुम्हाला जरी असली तरी.
तस का नाही तसं तुम्हालाच वाटतं. वाटणं आणि असणं त्यात लई फरक आहे.
हम्म पण आहे आस मला वाटत नाही ते तसं आहे.
नाय नाय अजिबात नाय.
असो.
असो
हम्म हम
मग कोण कोण येणार कॉलेज वर किती जण आहे? हॅलो. रेंज मध्ये या आवाज ये ना तुमचा. हॅलो.
हॅलो
नाही अजून कमीच यालाय.
बघ आता.
हा आता आला
आम्ही चौघे जाणार आहे म्हणलं बघु की आता कस काय काय?
चालतंय
हम्म.
येतो जरा वेळ मिळाला तर येतो मग.
ये मग आपण करुया छप्पर तर साफ करुया.
हा चालत मग मग तस असलं तर येतो मग काय
तेच कि मग जेवढा असेल तेवढं तर साफ करूया ये. जेवढं आपल्या दोघांकडनं जमतय तेवढं बाकीची त्या दोघी तिघी पण आहेतच की
होय
हम् ये मग ये
मला बी घराकड जायचं नसते
हम्म तुला तर रिझनच पाहिजे असेल.
हे कोणाला
तूला
माझं नाही मी हेज जाणार कर्नलच्या माहितीच सांगालोय.
घरात जाऊन काम करणार कोण.
हंम पण संध्याकाळी यायला पाहिजे ना.
होय
हम्म.
आपण काय तासभरात होईल आय थिंक सगळं. प्रॅक्टिस एक तासभर आणि ते एक तासभर सगळे असलो तर.
ते तर आहे
आणि मग कॉलेज पण चालू अस ना आता
हम्म आज सुट्टी असणार बाळा आषाढी एकादशीची.
होय एकादशी लक्षातच राहीना बघ.
विसरायची जिम्मेदारी माझी आहे तुझी नाही.
आणि नाही तसं काही नाही बदाम खायत नाही मी
खात जा मग
बदाम नाही एवढ नाही एवढे मोठीे माणसं नाही आम्ही.
झालं ना हं
आ हॅलो
झालं काय म्हणलं बोलला म्हटलं
मोठे माणसं नाय म्हणालो नाव मोठ काय बोलायच ह्याज्यात. आहे ते आहे खरा आहे ते.
हम्म हम्म.
हम्म.
बाकीनी काय हो या. फराळ करावले म्हणल ना ये फरा करा शाबूच. हम अप .
हो.
हम्म.
खाऊन पिऊन ना उपवास.
खाऊन पिऊन काय खाल्लं आता.
शाबू खायलाय न.
हम अ मग ते खाल नको गोळा्या खायच्या रे मला नाही तर मी नसत खाल्ल.
हो.
हम्म.
ज्रीिक.
न्यूझ आजकाल आपल्या शरीराला नाही झेपत.
हा .
हम्म हम्म.
मित्र सांगाल तर मला हा त्यांनी केलेला दोन तीन वर्ष आधी. उपवास आणि त्या. त्यांना रक्तदान केलता त्याचशी. हा. दुपारी गेला घराकड आणि आमच्यातलं हा. आणि आमच्यातलं शिरजवळ घेतलं का नाही गावातलं आमच्या. हा एक दादा आहे. माझ्या सिनियर आहे आमचं. ते नावर सोडायला गेलतो हा. आणि त्याला माराल ती आणि त्यांचा थांबलं आणि हिथला दादा बोलालताच बोलालता.
हम्म.
तुम्ही तर म्हणलं होय माझं डोकं दुकाले. कराय चक्कर मारायला मला जावं की. तर हिथला दादा काय म्हणतय चल की मग खाऊन येऊ या.
हम्म इथं मला म्हणावा माझा उपवास आहे आणि तुम्ही खायातला सांगा.
झालं झालं गेला घराक. आपण सगळं खाली झोपला होतो. भूक लागल म मम्मी त्यांची.
हम्म.
पाणी दिली पाणी साबू साबू खाल्ला मग.
हम्म. म्हणजे गळी उपवास ना. हम्म झेपत नाही करायचं नाही ना.
पची म मिळून म्हली पाप लागायच लावापतीून पण खा. हा .
होय मग काय त्रास होतो ना ते. बराऐक सारिकाचा फोन याय लागलाय. कट कर.
हा.
दहा मिनिटे राहिले हम्म.
ओके.
हां आणि ऑन राहा मी फोन करतो उचल.
कधी
आत्ताच की एक दहा मिनिटात तिला फोन करतो सारिकाला. आणि मग तुला करतो हम्म.
आता यायचा आहे म कॉलेजवर.
मुळ येतोस काय डैरेक्ट कॉलेजवरच ये म ये कॉलेजवर ये. हम्म चालत्या ठेवू का?
चालत हा.
हम्म.